हॅलो!
हा कोण बोलते?
अ मिच की.
हा नाव सांगितलं चालेल कारण आपली ओळख नाही त्यामुळे मला. नाव कळाल तर चांगलंच वाटेल.
हा पण,
तशी आपली ओळख पण होईल नाही थोडीफार,
हा हा ह्याच्यावर नाव सांगायचं नाही अस,
नाही आपण दुसरं नाव दुसरं नाव सांगू शकतो नाही आपलं खरी आपण नाही.
हा हा असं आहे काय? हा ईश्वरी.
हा हा‌. कारण दहा मिनटं बोलणार आहे आपण काय? काही बोलायचं एवढं आपलं पण ओळख नसल्यामुळे आपण काही बोल बोलणार ना? हा. मग तुला प्रवासाला फिरायला आवडतय का?
हा आवडते की.
कोणतं ठिकाण वगैरे आवडीचं असं!
असं भरपूर ठिकाणी गेलोय आम्ही बनशंकरी कुड संगम, बदामी इकडे सगळीकडे गेलोय बदामीच छान आहे. वातावरण पण असं पावसात पण छान आहे तीथ.
हम् हम. आम्ही पण गेलेलो आता मे मध्ये आम्ही गेलेलो बदामी, हंपी, पुुडल संगम हा आम्ही आ दाच केलेलं होतं आपण पण ट्रिप काढूया जाऊया कधी तर.
हा जाउया की. हमपी बदामी तेरा आवडी राटूच शूटिंग झालेलं. ते तेन आहे ना. रावडी राठोड.
आम्ही बघायला नाही करे एवढं आम्हाला माहिती
दरी ते दरी तेन बघाय नाही.
हां हां हा. बघितली की.
हम्. तिथंच ते मूवीच शूटिंग झाले रावडी राटोर.
होय काय? हा आम्हाला माहित नव्हतं न. तिथं पण एवढं आम्ही गाईड घेतलं नव्हतं ना.
हा हा हा तिथं होतीत की गाईड.
हा गाईड असत पण काय आम्हाला गरज वाटलीच नाही ना एवढी.
हा हा हा!
आम्ही अनेक असं म्हणजे फॅमिली फॅमिली गेलो त्यामु एवढं काय नाही आणि आमची लहान मुलं असल्यामुळं कुठं? त् अ एवढं विचारायचं, हा नाही तेव्हा उन्हाळा होता सोड खर. हा आणि मुलं काय काय गरमीत काय सुचू देतात मुलं. एक रडते, एक हसते, एक इकडं पळतय. ते मुलांना बघायचं काय? आपण ते बघू शकत नाही असं नाही. असय नाही हा. किंवा असं अनमॅरिड म्हण किंवा लग्न ठरले असंनी ते चालते असं गाईड घेऊन म्हणजे माहिती विचारावं तितली तेन वगैरे असं. ते चालच.
होय.
म आपण अ कायतर प्रयत्न करूया म्हणजे ह्याच्यातून ओळख झाली तर आपण फिरायला जाऊ शकतो. तुझी मैत्रिण म्हण कोण पण असेल? किंवा तिची मैत्री असेल आपण जाऊ शकतो. आणि आता पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे आपण अ काय? अ असे पॉइंट पण भरपूर आहेत आता. धबधबे म्हण अ किंवा असं छोटे मोठे पॉईंट आहेत भरपूर. तिकड आपण जाऊ शकतोय.
हम्म. तुम म्हणजे तुमच्या घरचे प्रमेस परमिशन देतात.
हा देतात एवढं पण असं हे काय नाही म्हणजे जाऊ बाई म्हण. आम्ही आम्ही, अस इथं भरपूर जणी आहे. असं आम्ही जात तोय कधी तर, कधी तर बाहेर. किंवा घरच्या घरी पार्ट टी करायची तेवढीच, म्हणजे पैसे काढायचे हा, पैसे काढायचे जेवण करायचं, असं मैत्रिणी मैत्रिणी जेवायचं वगैरे असं चालतय थोडंफार. एवढं पण असं हे नाही पण हा इथल्या इथं तेवढंच.
हा. छान आहे.
हा, तुम्ही कुठे जाताय का? मैत्रिणी म्हन किंवा घरी
होय, आम्ही जातोय की. आम्ही जातच असतोय. म्हणजे असं गार्डनमध्ये तेन, बागेमध्ये तेन. लांब लांब, कुठं नाही. फॅमिली सोबत.
होय.
हम्म, अ गार्डन मध्ये ते किंवा ते, हे तलाव झालय आता तलावला, हम्म होय मिनी गोवा. हा, तेच की. त्याला मिनी गोवा नाव पडलय ना? हम् आमच्यात.
पॉंइंट पॉईंट, बघायला पण छान आहे तो!
पण आता ते, अ पाण्याचं हे बंद ठेवल्यात.
हा आता पावसामुळ वगैरे त्याचं बंद ठेवलं अस, नाही किंवा म्हणजे अ
त क नई अ म्हणजे असं कोणतरी पडल बिडल म्हणून क नई ते बंद ठेवल्यात. अ तेच्या गेल्यावर र्षी अस कोणतरी पडलेलं म्हण. हा हम्म, एक माणूस तिथं हे झालता. म्हण मग तधीपासन जादा पाणी आलं की पाऊस पडायला लागला की ते बंद ठेवत.
हा हा हा, असल काहीतरी. हम्म हम्म. काहीतरी असल्याशिवाय, काहीतरी विचार करूनच त्यांनी पण तसा निर्णय घेतला अस किंवा दुर्घटना कोणती घडू नये यासाठी
हा, घटना कोणती घडू नये म्हणून.
आणि आपण कसं, असं एन्जॉय करायच्या नादात तेन एवढ कोण लक्ष देत नाही ने? लक्षात पण येत नाही आपल्याव, हा बाबा इथं असं असं
तर ते अजिबात लक्ष देत नाहीत ते ह्येज्यात, पाण्याच्या नादात आणि डान्स करायच्या नादात
नादात, हा, आणि तिथली पण मान स कसंय की एवढं पण लक्ष काय प्रत्येकाकडे लक्ष काय देणारेत. काय नाही, होय बाबा तुमची पोर तुम्ही सांभाळायची, आपलीही जबाबदारच असते नई ती.
आता, ते कासवाच्या तोंडातून पाणी पडते. तसं केलत, हम्म.
होय काय? ते कधी आम्ही बघितलं नाही खरं, म्हणजे बघून असं टीव्हीत वगैरे असं ह्याच्यावर बघून माहिते.
झालेय ते, एक का काहीतरी पाच सहा-महिने झाले बघा.
हा हा हा. छान असेल केलय म्हणल्यावर हा. फोनवर बघून तर छान वाटते.
परत आणि तुम्ही जावा छान आहे तिथं.
हम्म, बरं जाऊया की. आता आपली ओळख झाल्यावर आपण जाऊया.
जाऊया.
आता पते चालू होवू दे व्यवस्थित चालू झालं की त्याच्यानंतरच किंवा आता नाही असं पावसात आता ते बंद आहे त्यामुळे काय नाही.
हा.
आणि तिथं तिकीटाला म्हनं, किंवा असं वायफळ असं तिकीटला होय, बाबा शंभर रुपये ति कीट आहे किंवा दोनशे शे रुपये, असं पण नाहीये एकदम स्वस्त मस्त, हा. होय म्हणजे कोणाला पण आपण जाऊ शक तोय. होय बाबा श्रीमंतच जाव जायला हवं, हा असं काय नाही. कोण पण जावा एन्जॉय करा.
एन्जॉय करा, होय.
थोडच एक तास, दोन तास आपण एन्जॉय करू शकतोय.
आणि काय एवढं म्हणजे असं अ म्हणजे जादा कोण असं बायका अस त्यात म्हणजे मम्मी मम्मींच्या वयाचे तेन, तेन्हा तरं कुठं फिरायला मिळते ना.
फिरायला हे होत नाहीत.
होय. म्हणून
त्यांच्यासाठी पण तेवढंच चांगल हाय.
हम्म.
आणि त्यापण काय आपण जरी तिकडं चल, तिकडं चल म्हटलं तर त्या काय नाही बाई माझ हे काम हाय. माझं ते काम हाय. माझं हे करायचंय, माझं ते करायचंय
हम्म.
असं होतय कणी, आता आमचं सुद्धा तसं होतयच कधी तर मुलं म्हण त्यात बागेत जाऊया. इकडे जाऊया. तिकडे जाऊया. आता अभ्यास करा अगोदर किंवा हे करा, इकडं जायचं य, हे काम हाय असं होतयच नाही.
हा.
मुलं झाल्यानंतर आणि काय लग्न झाल्यानंतरच वेगळच होऊन जाते. कुठं फिरणे तेन वगैरे अस सगळं बंदच.
लग्न झाल्यावर फिराय देत नाहीत?
फिरायला देत्यात. पण आता काय आप नच अ म्हणजे आपल्या माहेरी असतंय तसं नसतयं नाही. फ्रीली असं वा तावरण नसतयं. एखाद्याच्या घरी कसं म्हणजे आता आम्ही एवढी सगळी जण हाय.
हां हां.
त्यामुळे थोडंफार हे होतय नाही.
हम. मग त्यांनी सांगत्यात तेच करायचं.
तेच करायचं होय. सासु-सासऱ्यांच्या पुढं काय नाही. किंवा आपल्या नवऱ्यांच्या पुढं म्हणं. तेव्हा ते सांगल ते तेवढंच ऐकायच. आपण कसं मम्मीला ये बाई तु गप्प बस. तुला काय कळतय यातल मी आणि माझी मैत्रिण जाणार हाय फरायला. असं म्हनू शकतय नई, तसं नसतयं ग.
तसं म्हणलं तर?
तसं म्हनलं तर काय, मग जा म्हणत्यात, पण परत यायचं नाही. किंवा असं काय पण असं, म्हणजे, माझ्यावरन सांगत नाही असं सोड नाही पण अस एक एखाद्या घरात असू शकतय नई.
हां हां.
आमच्यात अस काय नाही एवढ, आम्ही काय, असतोय. फ्रीली एकदम, सगळ्याच आम्ही घरातली म्हण, किंवा बाहेर आम चे जेवढे, म्हणजे आहेत ते सगळे आम्ही फ्री ये एकदम.
हा हा. आमच्यात तस नई आमच्या वहिनीसनी तेन जायचं असलं तर अ, म्हणजे पाठवून दे त्यात आम्ही म्हणजे घरचे तेन घेऊन जातात तसं नाही आमच्यात.
हा मग तेच की आपलं हा हा. आता एखाद्या खेडेगावात म्हण जुनाट वडणाचे असत्यात सासू सासरीे म्हण किंवा, कोण पण अस मोठे वयस्कर व लोक असत्यात, हे म्हणत्यात ह्या अस जायच नाही, काय फिरायच हुंदडायेत नाही असं म्हणतयच नई.
हम्म हम.
तसं प्रत्येकाच्याच घरी आहे असं काही नाही.
हा, आणि मग डान्स बिन्स काय कराय देत नाहीत?
नाही आणि आम्हाला आवडतच नाही त्यामुळे आम्ही पण नाही एवढ कोण म्हणजे आम्ही सगळ्याच, एवढं काय नाही. एवढ्या हाय फाय आम्ही नाही अस रेग्युलर आपल हाय ते राहण वागण तेवढच.
हा, म्हणजे असंलग्न कार्यातनी तेन ना चायला अस देत नसत्यात, सासु सासरे तेन कुणाचे?
ते पण दित नाहीत आणि आम्हालाच आवडत नाही त्यामुळे आम्ही पण काय एवढ हे करत नाही कोणच नाहीत मग.
हा, सगळीच असं असं करत्यात?
काय ते?
सगळीच अस करत्यात सासू सासरे?
हा म्हणजे आमची म्हणजे अस अ इथ एक घर तिथ एक घर समोर आमोर घर अशी एवढीच आमची पा सहा घर हाईत.
हा हा.
एवढं काय आम्ही अस म्हणजे अ जास्त गल्ली हाय मोठी किंवा असं एरिया हाय मो ता. म अस काय नाही, आमचं शेत भरपूर आहे त्यामुळ आम्ही शे वाडीतच आहे नाही राहायला एवढी, घर आमची फक्त, म्हणजे एका घरात होतीत ते लग्न झाल्यानंतर अशी वेगळी राहिली तशी, एवढी पासहा घर तेवढी तयार झाल्यात.
हा, ते कणी टायमिंग झाल बघा?
हा, बंत
तुम्ही करणार?